काय नाही बघ, बसले.
हो
आता जरा कॉलेजला गेले होते. तर तिथे लेक्चर वगैरे होते.
ह, होय का? ह ह ह
मग आले घरी आता जेवले, बसले, हा बोल ना काय म्हणते.
हा, बर. एक अस एक कार्यक्रम आहे एक त्याचा नियोजन करायच होत जरा त्या कार्यक्रमाच अ बर्थह्याची, वाढदिवसाचच पार्टी आहे वाढदिवसाचा साजरा करायच. तर तुला वेळ आहे का नियोजन करायला.
प कधी आहे ते पण वाढदिवस? हा ह, मग ते सजावटी वगैरे सा तुम्ही काय म्हणजे सजावट करतात त्यांना, हा हा
म्हणून म्हटलं ये तु, म्हणजे त्या, आल्यावर ठरवू, बरं
त्यांची पण आपल्याला काय मदत होते.
हो चालेल ती हा ह ह बरर
कोणीकडे आहे म्हणजे ते बडडे सेलब्रे
किथे आमच्या घरा शेजारीच आहे. हा मग तुला एक सकाळी यायला जमेल का लवकर चार दिसा नंतर हा सकाळी आले कि मग आपण करूया तयारी सग होना. सांगून ठेवतो म तस संध्याकाळी चार वाजताय म्हणून म्हटलं सकाळी आलं तर कस आपलं काम होईल ना सगळं आणि मग आपण
चालेल चालेल येते मी सकाळी अकरा वाजेपर्यंत आल तरी चालतय ना हा चालते चालते येते मग, हा हो हो ठीक आहे चालेल. नव्वद सेकंद झाले.